हा काय झालं...
आहो एकुच येईना... अच्छा... आई...
तुम्ही कट केला की तो कट झाला...
अहो तो पेडिग कटन एकटिंग झाला कट झाला. त्याचा कट झाला सबमिट झालाय होय, हो ते तेकडं बस माझे काल का पुसून गेले जवळ ज पाच सहा डिस्कनेक्टिंग झालेत दहापैकी,
हम्म हम्म हम्म,
हम्म म,
ते जुन्या अकाउंटला कॉल चालू झाले,
नाही अजून बघायला म त्याच्याकडे
हा मग हयाच किती राहिलय अजून
हेव होता चौथा कॉल तुम्हाला, मोजा अजून हे वैतागले हे जेवे आता हे पंधरा होत्यात अजून पंधरा वा की,
हा आ हा आ,
हम् हम खरं पुढे जातंय पहिला बघायला पाहिजे त्याचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहेला पंधराच्या पुढे जाईना
हम्म अ हम्म अ
हम् हम् तुम्हाला कॉल केला असल तर
चालतय की
हम्म मग आणि काय?
टाईम आहे बघा
निवांत,
हम् निवांत आहे बघ,
हम्म अ हम्म. काय ई तिकडे गेल्यावर आता निवांत.
होय काम आवरल्या वर निवांत बघा,
हा आ हा, मग काय आणि स्पेशल.
स्पेशल काय नाहीये आहे आज काय रात्रीच्या चपात्या होत्या जरा गवारीची आमटी होती सकाळी जरा ते पिवळी मसूर डाळा ज जरा हे केले असेल कि उसळ अस केल्या, भाकरी दही, रात्रीचा मसाले भात जरा होता तो आता दुपारी जेवताना आणि गरम-गरम घालायचा भात.
हो चालतंय की गार झाला की खाऊ वाटत नाही हम्म, मसाले भात कस करताय तुम्ही,
ते काकीन रात्री केलता.
हम्म म,
हम्म तुकडा तांदूळ असतो ना
हम्म मम.
बासमती तुकडा तो धुऊन जरा पाण्यात ठेवला भिजत आधी एक पाच मिनटं आणि टोमॅटो टोमॅटो आल लसूण पेस्ट टोमॅटो अ वाटाणा ते ब्रोझन असते ना ब्रोझनचं वटाणं ग्रीन पीस ते आणल ते दहा रुपयाचं ते वटान
हम्म मम,
आणि हे एवढंच मग बटाट तेन घालायचं होत खरं चिरायचं लक्षातच नाही ते तोवर फोडणी द्यायला घेतलं मग त्यात खडा मसाला पाहिला तमालपत्र मिर लवंग दालचिनी टाकून ते भाजलं आलं लसणाची पेस्ट टाकली जिर मोहरी टाकलं नंतर मिरच्या भाजून घेतल्या त्यातनंतर. वटण आणि टमाटा भाजला शेंगदाणे भाजले. नंतर मग गोडा मसाला आणि गोडा मसाला तेवढा टाकला आणि हळद टाकली आणि परत तांदूळ टाकून आणि पाच दहा मिनिट भाजून घेतलं त्याला नंतर वरण गरम पाणी करून वातलं आणि मीठ टाकल मीठ आणि मग ते नंतर शिजल्यावर त्याला काय बासमती तांदळा कस पाणी नाही लागत नाहीथोडच पाणी लागते थोड्या पा शिजता ते हा आणि नंतर मग गार झालेवर बर घालून अस हलक्या अस मिक्स केलं छान झालं आत्ताच तो संपला भात मगाशी आता मग जेवता ना दुपारी आम्ही काही जेवत नाही काका त्यांना जेत काका भावते पिल्याला पण होते भात जरा गरम गरम घालायचा आता दुपारी
चालते आहेम बिर्याणी करताय मग घरी हा ह म्हणजे घरी इकडं पण करतय की आम्ही म्हणजे इकडं माहेरी ब खायत नाहीत का
नाही नाही
हा हा ते
हम्म
तुम्ही आता बाहेर खाताय म्हंटल्यावर काही टेन्शन नाही खरा बाहेर पण विकत मिळते की तर आमची मम्मी करते की नाही त्यास बाहेर टेस्ट येत नाही
कशी करते
मम्मी का आणि आमची म्हणजे अशी साधी बिर्याणीच करते अस ह हम्म ते एकीकडे कणी तेल घालून आपलं दिल्ली रईस तांदूळ वापरते क पाणी घालून कनी त्यात लवंग म्हणजे तेलात जरा लवण दलाची घालून पाणी घालून त्यात भात घालते शिजयला मग ती कशी करते जेवढं तांदूळ घेतले ग तेवढ्या त्या भांड्याच्या एक भांडं आणि अर्ध भांडं पाणी घालते म्हणजे कच्च भात शिजू दे म्हणून
हा हा
आणि दुसऱ्या पातील्यात मग तेल घालून लवंग दालचीन तमालपत्र घालून कांदा भाजत घालते लांबडा कांदा जास्त प्रमाणात घालत आणि कांदा भाजून कि टॅमेटो घालते टॅमेट जरा भाजला कम त्यात अ दही परत चटणी मीठ हे आपलं सगळं तिखट माना हळद घालत्या ते मग ते दही जर हे झाले की मग त्यात चिकन घालत्या आणि ती चिकन नुसता त्या दह्यातच शिजवते आधी
हा हा
आणि मग ते कच्च तांदूळ कणी शिजलेलं त त्या आत वत्तीया आणि त्याच्यावर असे कलर वतून कनी वाफलत ठेवते
हम्म हम्म
आणि मग वापरून काग शोसतोयच तिथ उरल्या मग नंतर मग मी मिक्स करते जेवाय वाढतात
मग ते चिकन शिजतते ते एवढा पाण्यात
होय दह्यात वापरून शिजते चिकन
हम् हम्
चिकन कसं असते एका चिकन एका उसळीत शिजते चिकनला काय अस लई हा लई हे लागत नाही मटन शिजत नाही चिकन एक औसळत शिजत त्यामु अ चईलं पण लागत त्या हे पण लाग
परवा आम्ही गेलतो. तिथं हॉटेलमध्ये जेवायला मागच्या रविवारी तिथे चिकन आहे, ना ते कच्च होत असं कितीतरी चावलं तरी ते गिळतच नव्हत, असं सरबाट सरवाट कच्च तसचं लागत होत.
काय तर असलं मग, आता आमच्या घरी अ म्हणजे कधी कधी तर अ मुलांना कनइ तेलात जरी नुसता, भाजून दिलं तरी पण ते शिज पाणी घालाय लागित नाही, त्यात इतकं तुमच हे असतंय, हम्म! पाणी सुुटतयं त्याला आणि चांगलं असतय, अवो ते शेजायला हे असते.
हम्म हम्म!
हे नसतयं म्हणजे, असं जाड नसतयं मटन मा हे असतंय काय? हटेलातणी पण जेवायला भ्या वाटतेय मध्ये मध्ये बघितलं असं ते कुत्र्याचई हाड कुणाला सापडल होतं.
हो काय?
हो या हॉटेलचं जेवण जेवायचे, म्हण म्हणजे असं जीवावर येतयं म्हणजे, आपल्या खात क्लिन पाहिजे, हॉटेल ते कुठल्या पण हॉटेलमध्ये जेऊन जाऊन उपयोग नाही.
आमच्या मिस्टर ना लागतयं. बघा एक दोन हॉटेल आहे. तर कायम तिथंचं जात्यात तेनी, हम्मा!
पण तसं करतयं आम येत मी असं फालतू हॉटेल मध्ये कधी जेवित नाही, आणि शक्यतो, मी व्हेज तेवढा काय फरक येत, नाही आणि बाहेर हॉटेलच जेवण जेवितच नाही. सगळं गुळचाट असतंय ते हम
ते तिखट नसतयं आव रसरशीत.
तिखड नसतय, मग त्यापेक्षा मला असं नॉर्मलीच खाणं बरं पडतयं पुरी, भाजी म्हणा डोसा मसालेे, म्हणा असं असं त्या अब्दुललाट मध्ये मसाले भात मसाले पुलाव असा खाल्ला होता. तो एक मस्तच लागला होता, बघा.
पुलाव होय.
हा व्हेज. मसालेे पुलाव, मसालेे पुुलाव नसेल तर, त्यान कनइ माझ त्या दिवशी कॉलम कॉलमची प्लेट नसत्या तशी एका साईडला भात एका साईडला आमटी आमटी अशी त्या भोपळा वापरत नाही का, जास्त? डाळीची आणि भोपळ्याची आमटी एका साइडला चटणी होती. कशाची तर, अशी ती मला पण ओळखली नाही. खोबरच असणार, त्यात पातळीती आणि दही कांदा असं करून दिलं.
गेलतो, व्हय हम्म हम्म!
खरं मस्तच! लागला, तो पुलाव त्या दिवशी म्हणजे, आम्हाला पुलाव खायचा नव्हता, आ दवाखान्यात गेलतो. आणि त्या उलट म्हणजे अक्षरशः कुठंचंआम्हाला चहा, नाष्टा भेटना. आणि मैत्रिणी स नाही. मी मिस्टर गेलतो. आणि मैत्रणी माझ्या संघ होत्या, तिथं. म्हणजे, मैत्रिण तिला तिचां पण मिस्टर संग होत. आणि सगळीकडे बघित मला कुठंच सापड ना मग, एकतरी इचलकरंजीला जायला लागत होत, आम्हाला. खरं तेवढं! थोडा वेळ वेष्ट घालवाय नको, म्हणून ते पुलाव खाल्ला हुता खरं मस्त लागला.
हा हा दुसरं काय नव्हतं? का तिथं मग.
नव्हतं. आव सांगतोय नव्ह, असे दोन अडीच वाजली होत, ना मग तिने म आंबोळ्या बिंबोळ्या सगळं संपलं म्हटलीत, चायनीज बघायला गेलं, तर चायनीज मध्ये च्या पुढं इतक्या लवकर आम्ही, करीत नाही. टायमिंग आहे. चारच्या पुढ चा
त्यांना प्रॉब्लेम आ लागली कुठंच भेट ना
हम्म हम्म
असं झालत मग खाल्ला होता ख मस्त लागला होता
हम्म हम्म
मग इचलकरांचीित काय मग सांगायना इचलकरांच काय सगळं मिळत इचलकरंजी म्हणजे आंबोळी सुद्धा दहा रुपयाला मिळते
स्वस्त आहे कि मला
तिथे राणीबाग म्हणून आहे तिथे आम्ही लहानपणी जायच सारखं अजून सुद्धा जातय अपे पाच अपे आणि चटणी ले दहा रुपयेला आपलं कोबी मंचुरिय ह कोबी मंचुरी पण सुद्धदा पाच पिस आहे्या आणि चटणी दहा रुपयेला अशी त मुंबई वडा हा हा तस मग मुंबई वाडा परत आपला आईस्क्रीम दाबेली एक खरा एक पाच सहा गाडा आहेत कणी सगळं दहा रुपये ला
ह हा ह म्हणजे सर्व सामान्यांना परवडण्यासारखं
हम्म परवण्यासारखं त्या बागेत आहे आणि मग बाहेर गेल्या गेल्या महाग बसत महाग म्हणजे परवा मैत्रिणी न जेवण दि नाश्ता दि आता ऐंशी रुपयाेला एक मिसळ मिळाली द आ मला
हम्म हम्म नाही महाग असत्या ती ऑस्करवाडी मिसळ म्हण होती बगा मध्ये फेमस असलते एकशे वीस रुपयला हम्म आमचं लग्न हम् आमचं लग्न चालतं ना त्यावेळी ती फेमस झालती आम्ही खाल्ली होती एकदा एकच ताट पहिला घेतलं होतं नंतर आणि पूर्ण नाही म्हणून आणि दोन दोन ताट घेतली दोघात त्यात काय दोन पाव ती खिटली आहे आमटीची खिटली आहे अ गुलाबजामन एक बर्फी एक स्वीड दोन होती आणि मटकी ची उसळीची एक वाटी शेवची एक वाटी बुंदी एक वाटी आणि शे हा शेव म्हणजे ते झालं आणि आमटी होती पहिला मिक्स करून थोडं दिलं होतं आणि ते थोडं थोडंस वाटी होते आणि दोन पाव बटर लावून एकशे वीस रुपये
एक हा हा
काा हे साधी मिसळ खालेली बरं त्यात काय फक्त स्वीट तेवढं जास्त येते
मग आम्ही पण तसच केलं की आम्हाला पण वाटलं साधीच मिेसे आला मि
हा